हॅ
हॅलो तेवढच लावाय जरा हा मग काय पाच सहा दिवस तुम्ही वेगवेगळे करताय अस रोज
होय होय करायलाच लागते हो तसस तेवढंच ते वर्षात ना एकदा येते नाही मग आपण कसं आणि घरात पण प्रसन्न असत
असते होय असते थोड्या
त्याच्या मग नाही आणि आपल्याला पण जरा उचायचंय नाही घरात तो नाही म्हणलंवर कसं बायकास उचचाळतेस
येत आहेच का डेकोरेशन मग आल्या दिवशी काय अगोदर
होय डेकोरेशन नाही डेकोरेशन आधीी आदल्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करायचो लहान मुलात नाही आमच्यात त्याच्यामुळे ब
कसय अगोदर क हा छान छान वाट कोण करताय तुम्ही करताय होय ते तर असतेच हम्म हम्म मिळून खपता
माझे मी असते
हा हा हा् ट म्हणे आमच्यात त्या दिवशी खीर आणि मोदक असते आल्या दिवशी मक्का आहे तीन चार दिवस जे असेल ते गोडधोड
काय सकाळी तर आ जेव्हा आणतात ते तर आरती केलेलीच असत तेव्हा काय नाही लागत संध्याकाळीच करते मग संध्याकाळी काय तर शिराने तर काय करायचं मग दुसऱ्या दिवशी खीर करतात आमच्या
होय आ्ही आलेच दिऊ शको
खिर करायची हा आणि आमची एक म म माहेरी पद्धती सासरी आम्ही त्या दिवशी करत नाही माहेरी मम्मीची इतर फसत आहे
हम् मग खीर्हाचीच करताय का कशाची दुसरी हा होय तीच आम्ही पण इकडे तेच करतो तिकडे मात्र आमच्या माहेरी फक्त मोदकच करतात हिर नाही करत हिरादेमध्येध्ये कधीतरी एक दिनस
हा हा नाही आणि आमच्या इकड का नाही सासरी आमच्या इकडे सासरी कशी खीर करतात ना ते काय सोजीची किंवा ह्याची करतात खपली हवायची करत नाही होय शेवायची किंवा सोजीची होय जे जिकड जस ग जिकड पद्धत हा पद्धत जशी असेल तस कराय लागते
होय हम् ग गौरी गणपती पण असतय ना तुमच्यात
होय होय साडी नेसवाय लागत गवररीला होय होय होय होय बसवतो आम्ही साडी नेसवायला लागत गौरी
चांगलाय की मग आमच्या पण असते इकडे शंकर आणि हे असते गौरी सगळं त्यात आणि पोळ्याप ते
आणि सगळं शोधा शोध हे ते सगळं साडीनेेसवा. परत आणि एक दिवसासाठीच असते ते आदल्या दिवशी असते म्हणून दुसऱ्या दिवशी काय विसर्जनच असते.
असतय पण नवीन साडी आणताय दरवेळेस तर आपली घरातली असेल ती?
नाही आपण नेस न नेसलेली पण आपली एखाद दुसरी असतेच की घरात. हिरवीच साडी च नेस
तस काय नाही आम्ही मग नवीन एक एखाद असली कि नेसवतो नाही तर मग आहे त्याच त्यामधले एखादी लई जास्त नेसली नसेल ती नेसव तो हम्म मग ते तुमच्याकडे ते दोर घेता ते पण असतय का?
काय काय?
दोरे घेतात ते दुसऱ्या दिवशी असतय ना ते, ते गौरी ते झारी ते असतय का?
हा हा हा असते एकेकांची पद्धत असत एकेकांच्यात नसते सगळं कसं आता आमची माहेरी मम्मीच्या इथं गवर असं बसवत नाहीच कळशीत कळशीत फक्त हे ठेवतात आणून होय पाणी भरून कळशी आणायचं आणि तसच ठेवायचं ते. आणि सासरीे आमच्या पद्धत वेगळी आहे सासरी पद्धत वेगळी आहे. आमच्या इकडं गव मग गवत बसवतात.
हा हा हा!
बसवतो आम्ही प्रत्येकवेळेस
होय!
आमच्या तिकडे पण इथे शंक आणि गौरी अस तिकडे माझे माहेर असते ते गंगा गवर असते. तेवढंच ते पण छान वाटते तेवढे ते सात आठ दिवसात पण एवढं सगळं असते.
होय आणि रोज नवीन नवीन पदार्थ आपल्याला पण करायला भेटतात नाही आपण इ इतर वेळेस, हा गोड
हा!
मिरवणुकीला वगैरे जातय का?
मिरवणुकीला जात्यात आमच्या इकड कसं पद्धत आहे माहिती काय? अ गवर गणपती निघाला कानाय गणपती सोबत घरातलं कोण तर जायचं असतय. असं पद्त आहे साडी ते नेसून मग जातात नाही गौरीच ते सगळं साहित्य घेऊन बायका जातात आमच्या इकडे.
होय!
होय विसर्जन करायला गौरीच विसर्जन, मी एक दोन वर्षी गेले परत मुलगा झाल्यानंतर मग मग काही गेलोच नाही आम्ही. हम् पहिले एक दोन तीन वर्ष मग आम्ही मीच गेलो होतो नाय.
हा हां मग डेकोरेशन वगैरे बघायला जातं की नाही?
हो डेकोरेशन आता माहेरी माझ्या हे फेस्टिवल असते ना गणपतीच.
हा हा!
आम्ही फेस्टिवल बघायला जातो. दोन तीन दिवस मग जायच दोन तीन वेळा, दांड्या पण दसऱ्यात पण चाल जातो की खेळायला आमच्या इकडे दसऱ्यात नाहीत खेळत आमच्या हित गणपतीत खेळतात.
आवाज कट वलाय बघा काय माहिती हॅलो नाही नाही कट व्हायला लागलाय बघा लइ कट व्हाय लागलाय
ते तर हॅलो हॅलो हा येतोय का आवाज आता हम्म गणपतीत खेळतात होय तुमच्याकडे
होय आमच्याकडडे गणपतीत खेळतात म्हणजे दसऱ्यात पण खेळतात तर रेअरली गणपतीतच खेळतात भांडल्यावर
हा हा हा इकडे नाही इकडे दसऱ्यातच की छान वाटत
गरबाचे लागतील
हा गरबा दांडिया सगळच
जातोय मी टिपरा्या खेळायला जातोय मी गणप
होय त्याच्याकड नाही गणपतीत नसते मग तुम्हाला पण नाही असेल कि ते घरातलं पण घराात परत तिकड जायचं डलं पडलं पडलं उठलं उठलं डवा हम् सणत भारी वाटते पण वेळ मिळत वेळ मुलगा लहान आहे ना मग ते काढायला पाहिजे होय मग मुलगाला लहान आहे मग ते त्याला घेऊन पाच, वर्षाचा हाय हो हा हा हा मग चालतय मग तो काय नाही, निवांत इकड तिकडे त्याला बी घेऊन खेळायला येते
हम् नाही आणि त्याला पण कसं गाण्याची त्याना आवड आहे डान्सची आवड आहे तो पण खेळते
होय हम्म हम्म हम्म भार आहे कि मग
आणि आपल्याला पण आताच आपल्याला पण नाही नंतर परत परच वेळ भेटत नाही आपल्यासाठी पण आताच वेळ काढायला पाहिजे आणि नंतर तर एकदा कामात लागलो की आपण आपल्याला कोण म्हणणार नाही परत काम कर काम ठेवा हा जावा खेळा असल कोण काय म्हणत मी आपल्याला आपला आपल्यासाठीठी वेळ काढायला लागते हो
आमच्या इकडे इथे असतय पण कोण जात नाहीत मग माहेर होतं बघा माझ्या आता इथे नाहीच कुठं
ते सर प्रॉब्लेम आहे जिकड तिकड जिकड तिकड पण कामच लागलो असनी आणि बायकासनी कामा काम म्हणलं की हम् आपल्या आपल्या आपल्यासाठी करून त्यातनच वेळ काढून कामातन स्वतःसाठी लाईफ जगायला पाहिजे
जगायला पाहिजे होय तर
नाहीत मग आपलं आपण सगळे पुढे जातात आपण माघं राहतोय असं
माग राहतोय होय आपण राहू दे राह दे राहू दे म्हणून ते राहतोय ते रा
होय नंतर जायचं आत्ता जायचं असं नाही कय असं आणि करायला पण नको पाहिजे आपणच आपल्याला कमी समजलो क नाही आहे तर मग काही अर्थ नाही आपल्या जिवला लाईफला ह आपण पण स्वतःलाच कधीच समजाय कमी समजायचं नाहीय
नाही होय होय बरोबर आहे तुमचं
मी पण आम्ही मी तर होय आम्ही आता आमच लेडीजचा ग्रुप आहे का नाही आम्ही, ट्रीपला सुद्धा फक्त लेडीज जातो जेंट्सना कोणाला नेत नाही
हा असं बर खूप खूप जणांचं ऐकलं लेडीज चे ग्रुप आहे त्यांनी जाते पण आमच्या इकडे नाही म्हणजे हे बचत गट वगैरे असत ते जातात तरण नाही जास्त असं हम्म
खूप मोठा ग्रुप आहे आम्ही आमचा मी जातो मग लेडीज जेंट्स ना कोुणालाच नेत नाही नाही कधीच नाही नाही. प मग कपल, हा नाही मुल, मुलांना घेऊन जातो. मुली लहान असले तर घेऊन जातो. हं. खर कस मग ल क असं जोडी-जोडी जायच असल तर, मग जोडीजोडी पण जातो. खर लेअर रेअरली आणि मग फ्रेड, फ्रेंडच असं जातो.
हम्म, फ्रेंड गेल्यावर चांगलं असते. भारी- भारी.
होय. आणि एन्जॉय पण करायला भेटते ना.
भेटतय, होय.
नंतर कोण म्हणणारय. कोण म्हणणार नाही, आपल्याला उद्या जावं. जावा नाही, तर राव्हा. काय
हो परत नाही, होत. आता आहे तोपर्यंत, ऊन घ्यायचं निवाण
हम्म. आणि तू पण ते जा काम वेळ काडून जा, कोण म्हणत नाही. आप आपल्याला. हा सगळे आपलं -आपलं काम करून घेतात. आपल्या सोबत असं, को अं ह कोण, काय विषयच नाही.
नाहीच.
स्वतःला वेळ देता येईल, तेवढं द्यायचं, बघा. कधी उद, उद्याचा दिवस कोण, बघितलाय?
बघितलं नाही. होय, आता काही क्षणात काही होत
होय, आता एका क्षणात काही पण होतय. मग आपल्यासाठी अप, वेळ काढायला नको होय. जेवढं वेळ काढता येईल, तेवढंच चांगलं आहे आपल्यासाठी.
काढायच. आहे तोपर्यंत जगून घ्या.
साठी वेळ कायमच देतो. आप
देतच की. बरोबर आहे. असं पाहिजे. होय. जगायला पाहिजे, आपल्यासाठी. काहीतरी करायला पाहिजे. त्यातलाच वेळ काढायचा. रुटीन मधनं आपल्या.
होय. ते तेच की, त्यातनच वेळ आणि वेळ भेटतच नाही आवं. आपल्या सगळा, आपल्याला वेळ काढायलाच लागतो.
काही ना काही तरी असत तय. हे करायचंय, ते करायचंय चालूच असतय आपलं.
होय.
कि. थोडा- थोडा वेळ. होय, दोन वर्षाचा आहे.
हा, हा.
त्याचा असतय दंगा. चालूय आता.
हा, हा, हा, हां.
ह त्यामुळे नाही वेळ भेटत कशाला. खाय करायला. नाहीच की, घरातच. नाही, नाही, घरातच. आता आणि पाऊस असल्यामुळे, तर कुठं, बाहेर नेतच नाही त्याला. जरा वातावरणाला जरा असं, आजारी वगैरे पडतेत न. नाही बाहेर कुठं नेत. चालूय सध्या. होय. नाही बाहेर कुठं. घरीच असतोय, मग. कधी तर एखाद्या वेळेस आला तर, मग बाहेर तेवढंच.
हा, हा.
नाहीतर मग अस्तच, घरातच. आत्ता
ठेऊ काय
हा हा बर बर स्वयंपाक म्हणलं आता करणार काय
होय आता स्वयंपाकाला लागले बघा
बरं चालते चालते ठेवते मग हा हा बरं
हम्म बाय
प्रमु हॅ